हॅलो येतोय का मॅडम आवाज?
हो येतोय ना. हो गुड मॉर्निंग म्हटलं
गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग.
गुरुपौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला.
तुम्हाला पण.
हम् काय चाललंय? हॅलो येतोय का मला माझा आवाज? हो बोलाना काही चाललंय बाकी?
काय नाही.
हम
मजेत आहे दवाखान्यात चालले होते.
हो हो अच्छा.
हा तुमचं काय चाललंय बाकी?
काही नाही सध्या आराम आहे.
हो ना
हो काय कुठे फिराय नाही गेले का पावसाळ्यामध्ये?
पावसाळ्यात फिरायला आमच्या इकडंच वातावरण असं फिरायसारखं आम्हाला असं वाटतं नासी इकड इकडं फिरायला जावं तिकडच्या लोकांना असं वाटत त्या इकड जावा साइडला आमच्याकडें धुकं वगैरे भरपूर राहतं ना
हो
हा त्याच्यामुळं मग आम्हालाच कुठंस जावस वाटत नाही ऊन म्हणजे पडतच नाही इकडं
हो ना आमच्या इकडे छान ऊन पडलंय पण बघण्यासारखं निसर्ग नाईये त्याच्यामुळे बाहेर फिराय जावशी वाटतं हो त्र्यंबाकड तिकडे छान निसर्ग झालाय ओ पावसामुळे
त तिकडच तिकडच त्र्यंबकेश्वर कडच खूप धुकं म्हणजे एवढं धुकं राहतं ना तर प्रमाण नाही हो
बाकी काय चाललं तुमचं
काही नाही एखाद ठिकाण सांगा हॅलो एखादं ठिकाण सांगा फिरण्या सारखं
फिरण्यासारखं हेच ना त्र्यंबकेश्वर कडं कुठेही जा छानच हाय दोन मिनिट दादा छानच हाय असं ओ दोन मिनटं
हम् हॅलो गेलेय का फिरायला कधी
कुठं
सापुतारा
नाई नाई तिकडं नाई गेले
मी गेलेली आहे सापुतार्याला छान हाय तुम्ही पण जा
हा हा
हो बोट वगैरे निसर्ग खूप छान आहे
सापुतऱ्याच मॅडम सापुतऱ्याला जसं वातावरण आहे ना तसच त्र्यबकेश्वर कड राहतं
हो ना
धुकं वगैरे खूप राहत तिकड पण पण एवढंच का आपल्याला असं वाटतं आपल्या एरियातल असं दुसरीकडे गेलेलं चांगलं
हम्म
बघून असं वाटतं ना दुसरीकड पण फिरलं पाहिजे
होना
आणि त्र्यंबक साईड खूप पाऊस झालेला असेल
खूप पाऊस हाय आज थोडा कमी झालाय नाही तर पाऊस खूप हाय
हो ना सापुतार्याला पण या कधी छान वा वातावरण हाय मस्त
हो तिकडं पण छान हाय ना जायला पाहिजे फिरायला आता पावसाळ्यात काही काम राहत नाही असं वाटतं फिरायला जावाव
फिरायला जाव हो झाडेझुडपे छान हाय छान हाय फोटोशूट साठी
तुमच्या इकडचं निस निसर्ग सांगा बाकी काही
निसर्ग काय आमच्या इकड अस असच ना मी सांगते सापुतऱ्या सारखंच आहे आमच्या इकडं पण.
डोंगर वगैरे
डोंगराच्या क कडेलाच राहिलाय आम्ही आं.
धबधबा वगैरे असेल ना तिथं जायला मना केलेले पाऊस जास्त होतो ना. पाय वगैरे सरकता कोणाचे.
हो म आता ते दुगरवाडीला तो जो धबधबा आहे ना तिथं शक यतो आता अलाऊड नाहीच आहे फिरायला जाणं म्हणजे हम्म.
हो ना.
कारण तिथं खूप असं
हो ते असं त्याच पाय वगैरे सरक त ना कोणाचे आणि होते चिखल्याचे कधी कधी पाण्याची पातळी पण वाढून जाते पुरामध्ये फसले जातं माणस.
हा फसल्या जातोच. आता झाली एक घटना घडली ना एक मुलाचं झालंय.
हाव ना तुमच्या इकडे का?
हो म ते दुगरवाडीकडं तिकडं आमच्या एरियाकडेच येतं ना इकडं.
हो काय झालं किती वर्षाच होता मुलगा?
तो किती वर्षाचा होता काय माय म्हणजे वर्षाचा म्हणजे असंच मोठे-मोठे मुलं येतात तिथं ना ऐ कत नाही त्यांना समजत नाही ना काही गोष्टी मते तेच करतात. नाही आता अलाऊड नाहीये तरी गेलेच तिथं.
हो ना.
हां.
बघा बरं जीवानीत असं जीवाला धोका असतो ना.
मग पण जायचं आपल्याला माहित नाही तर जायचंच नाही अशा ठिकाणी पण आता लोकं काय ऐकणार आहे का हम्म.
हो. लाईक, फॉलोअर्स साठी हो ना. जिथं नाही जायचं. हा जिथं नाही जायचं तिथंच जाता. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो येतोय का आवाज? . हॅलो. हॅलो ताई आवाज येतोय माझा?